हा येतोय आवाज
हो येतोय आवाज तुम्हाला येतोय आवाज
हो हो येतो येतो येतो
हा नमस्कार बोला
नमस्कार काय म्हणतात
कुठल्या विषयावरबद्दल बोलायचं बरं आपण
काय तुम्हाला कुठला आवडत तो विषय
बरं
ह्
हा खाद्य आपले खाद्य संस्कृती बद्दल बोलूया आपण ह
हा बोलूया एक एक
ओके तर
तुम्ही ज्या भागामध्ये राहताय तिथं म्हणजे जास्त कुठला म्हणजे पदार्थ बनतोय
हो नक्कीच नक्कीच आमच्याकडे कस े अ आमच्याकडे गव्हाची पोळी वगैरे जास्त बन बनते तसच आमच्याकडे अं हे पुरण पुरणपोळी असते आता सण असला ना एखादा म्हणजे
मग गव्हाची पोळी म्हणजे चपाती म्हणायची आहे का तुला तुम्हाला हा आमच्या इथं फक्त पुरणपोळीलाच पोळी म्हणतात
अक्षय तृतीय आहे किंवा दिवाळी आहे असं अशा अ अशा वेळी जास्त करून पुरणपोळी वगैरे बनवण्याची पद्धत आहे हो किंवा मग आंब्याचे जेव्हा दिवस असत ना तेव्हा खूप पुरणपोळीच असं हे असतं आमच्याकडे म्हणजे खूप वेळा पुरणपोळी बनवली जाते म्हणजे आमरस आणि पुरणपोळी आमरस आणि पुरणपोळी हे असं अगदी समीकरणच जसं काही ठरलेलं आहे म्हणजे आमरस पुरणपोळी ती रशी भात आणि तळण रशी म्हणजे का रशी म्हणजे अ काळा काळा रस्त असतो ना आपलं अ म्हणजे खोबरं लसुून अ कांदा वगैरे ते सगळं बारीक. करून मसाला तयार करून. आणि त्याच्यामध्ये काळा मसाला टाकायचा आणि त्याच्यात पाणी टाकून ते. कुळायचं. असं त्याला रशी म्हणतो आम्ही रशी म्हणतो त्याला आम्ही.
हा हा मी पहिल्यांदाच प्रकार हा ऐकला. लावू.
हा हा.
मग ते आपण ते डाळीचं पाणी काढत. पोळ्यांसाठी ते पाणी काय करतय.
नाही मग ते त्या रशीमध्ये टाकतात. हा रशी म्हणजे त्यांनी अजून त्याचा आस्वाद ये ना तो वाढतो त्या रशीचा
हम् आमच्या इथं काय म्हणतात माहित त्याला येळणीचे आम पिळणी किंवा कटाची आमटी.
हा हा हा. हा रशी बोलतो आम्ही किंवा आमच्या इकडे काही ठिकाणी म्हणतात कटाची आमटी. पण आम्ही मात्र रशीच म्हणतो रशिच. भात परत हे असत तळण असत म्हणजे तळणा मध्ये मग हे असत पापड आहे नागलीचे पापडे, उडदाचे पापडे, तांदळाचे पापड. नागली नागली येते ना इथं.
म्हणजे नाही नाही मी पहिल्यांदा ऐकलं नागली हा शब्द म्हणजे
नाचणी माहित.
हा हा हा हा.
हा नाचणी सारखीच असते फक्त जरा अ याचा रंग जरा लाल असतो नाचणीचा थोडा काळसर असतो. हा म्हणजे नाचणी. पापड असतात त्यासारखेच नागलीचे असतात. पण ते नाचणीचे पापड काळे दिसतात. आणि हे जरा लाल सर असतात असं.
म्हणजे धान्याचा प्रकार आहे तो.
हो धन्याचा.
हा मग त्याच काय म्हणजे पौष्टिक. त्या काय म्हणे?
खूप पौष्टिक असतात त्याच्यामध्ये हाय कॅल्शियम असतं खूप कॅल्शियम असतं त्याच्यात हो खरंच. खूप कॅल्शियम असतं म्हणजे ते नागलीचं सत्व बनवतात माहिती हाय का तुम्हाला.
मी पहिल्यांदाच ऐकलं तर मागवून घ्यायला पाहिजे कॅल्शियम साठी मला.
हो म्हणजे ती नागली मिळते ना. तर नागली अ भिजवायची. आणि भिजवलं का त्याला मोड येतात. अ एखाद एखाद दोन दिवस भिजवली ना त्याला मोड येतात अशे. आणि मोड आली ना थोडे की मग. ते अशे वाळवायचे. अशे आणि मग. थोडीशी भाजून पण घ्यायची म्हणजे त्याच्यात ओलावा नको राहायला असं. आणि मग ते दळून आणायचं मग ते बारीक पीठ असतं ना तर ते पीठ खूप सात. पीठ असत म्हणजे त्याच खूप जीवनसत्व वगैरे असतात. ह तर ते त्याच म्हणजे म
कराचा.
पा पाणी अस. पाणी पाण्यामध्ये ते. पीठ टाकायचं आणि काही जिरं जिरं वगैरे असं टाकून अ मीठ जिरं थोडीशी वाटलं तर थोडी साखर असं टाकून अ ते बनवायचं असं म्हणजे असं थोड घट्टसर पिठासारखं आणि ते खायचं इतकं छान लागत किंवा मग काही काही थोडस अस रश सारखं पण करून सूप सारखं बनून पितात ते
मग त्याच आपण अस गोळ वगैरे टाकून दुधात तम घू शकत नाहीही
नाही नाही तसं नाही चांगलं लागणार तसं नाही
कारण नाचणीच पण करतात ना नाचणी भिजवून त्याला मोड आणून वाळवून बारीक करून दून आणून त्याच्यामध्ये गुळ घ हलून ना ते बोर्नविटासारखं मुलांना देतात प्यायला मी असं बघितलेलं
ह हा देत असतील काही ठिकाणी म्हणजे तो भागाभगाचा प्रश्न आहे ना काही ठिकाणी देत असतील तस पण पण ते हाय कॅल्शियम असत ना त्यामुळे ते युजफुलच असतं मुलांसाठी
नागळी म्हटला काय तुम्ही काय म्हंटलं नाव त्याच नागली
ये तस कड जे त कु माहिती अस
हा त्या माहित आहेत त्या माहित आहेत
ह त्या कुर्ड बो जो असतो आमक दूध आणि साखर टाकून खातात
हा ते माहित आहे कुरडईचा चीक म्हणजे गव्हाच्या कुरडाईचा चीक असं म्हणायचं तुम्हाला आमच्या इथं एवढा त्रास कोण करून घेत नाही आमच्या शक्त तांदळाच्या पिठाच्या कुरड्या करतात तांदूळ भिज शजवायचं वाटायचं शिजवायचं झाल्या कुर्ड असं असू देव एवढी पण ढ नाही आहे मी थोडाफार मला माहित आहे
हा हा नाही आमच्याकडे गव्हाच्या कुरडया करतात. हा हम्म
वाढदिवस सा दिवस भिजवतात ना तो
नाही इतके दिवस नाही जस म तीन चार दिवस अ असं बी भिजल आणि उन्हाळ्यात जर करायचे असेल ना तर तीन दिवसात होऊन जातात उन्हाळ्यात
ते गव्हाच चीक खातात ना त्याचं काय शरीराला गव्हाचा चिक म्हणतो ना कुरडईचा त्याच्या शरीरासाठी काय फायदा असतो?
मग ते पण चांगले विटॅमिन्स मिळतात ना आपल्याला गव्हातून जे मिळतात तेच त्याच्यातून मिळतात चिकातून विटॅमिन्स वगैरे विटॅमिन मिनरल हो पण नाही ते कस जरा अ जरा वेगळा प्रकार वाटतो ना खायला पण असं आपण कधी आपण वर्षभर खातो का? ती गोष्ट आहे का नाही आपण पोळ्या नेहमी खातो पण हा चिक खातो का आपण?
म माणसाला कस अस तर माणसाचा स्वभाव कसा असतो, त्याला वेगवेगळे पणा पाहिजे असतो जेवणामध्ये पण असं आता एकच भाजी जरी असली ना आता गवारची भाजी आहे कधी तो हे एखादी बाई ती कधी कांदा घालून करेल. कधी शेंगदाण्याचा कूट घालून करेन कधी मसाला घालून करेन. अशी वेगवेगळ्या प्रकारे केली तरच ती खावीशी वाटेल की नाही.
खर मी ऐकलेलं की गव्हाच्या चिकाच्या कुरडया करतात. तो चीक असतोय ना तो हाडांसाठी काहीतरी चांगला अस ते अस ऐकलेल मी
हो नक्कीच चांगला अस
म गुळ घालून पण खातात गूळ तूप आणि जिऱ्याचे पूड त्याच्यामध्ये टाकतात आणि खातात.
हा हा हा हा हा हा
विकला पण जातोय आता बाहेर असं विकू विकतात तो आणि तो खातात. पण तयार पण करून देतात आणि कोणतरी असं लोक क हाय ना साठवून ठेवतात तो चीक आणि पॅकिंग करून ते विकतात परत मग घरी आणून त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करून
हो हो हो हे झालं आपल्याग भा भागाकडचं बाकी दुसरी डे काही ठिकाणी साऊथकडे वगैरे तर असं हे करता न जास्त इडल्या वगैरे इडल्या डोसे ते आता आपल्याकडे पण बनवायला लागले नाही. का त्यांच बघून बघून आपल्या आपल्या लोकांना पण येतात पण त्यांची खासच खासियत असते त्या याच्यामध्ये असं ते पदार्थ बनवण्यात नाही का?
हातात बसलेला असत ना त्यांच्या त्यामुळ रोजच्या रोज तिईकडे तांदळाचे पदार्थ जास्त असतात.
हा तांदळाचे पदार्थ जास्त
खरं तिथलं हवामान पण तसं आहे. वातावरण पण तसं आहे ते पचतंय पण त्या वातावरणात आपल्यातली लोकं बनवतात खरं आपल्या तर आधीच उष्ण वातावरण आववरणाने ते नाही शरीराला सट ठत खर तर आपलं अन्न ज्वारी आहे. गोया प्लन नाही आहे गुजरातच्या साईडला ते त वगरे भरपूर पिक तो तिकडच्या लोकांसाठी त्यान नाही. पण लोक काय करतात गवात पदार्थ जास्त खातात. आ शरीर म वेगवेगळ काहीतरी हे होतंय आजारी पण भरूर भूर लोक पतात. त्याच्यामुळे नाही पटत कणाला सांगितलं तर ज्वारीचे पदार्थ जास्त खावा म्हटलं तर. गवाच्याच खायला बघतात मुलं पण लहान भाकरी म्हंटल की नक पॉईंट चपाती म्हटलं की लगच खयला. परस तयार असतात
हो हो
मग ते तसं नाही.
तात मग हे वेगवेगळे असतात ना गहू बाजरी ज्वारी हे सगळं भाजून घ्यायचं डाळी सगळं भाजायचं. आणि ते भाजून मग ते दळून आणायचं तसं. आणि ते भाजणीची मग दशमी बनवतात दशमी थालीपीठ असं कंद व
म्हणजे कोंबडा वडा.
अ नाही माहिती मला त शब्द
काय नॉनव्हेजच जेवण असत. स ना त्या बळी ह्या सगळ्या तुम्ही सांगितलेलंच तशी डाळी घेतात. भाजतात आणि दळून आणून त्याच्यामध्ये मग परर धनेपूड जिरेपूड गरम मसाला हळद मिरचीचा ठेचा कोथिंबीर वगैरे टाकून त्याचे छोटे छोटे असे थालीपीठ बनवले बडा वा असं नाव
बरं बरं
म्हणून मी म्हटलं कोंबडा वडा काय
हा हा हा नाही तुमच्या इकडे तो शब्द असेल पण आमच्या इकडे दशमी थालीपीठ असंच म्हणतात आणि ते मुलं खूप आवडीने खातात म्हणजे अस रोज पोळी भाकरी खायला त्यांना नाही आवडच पण असं अ दशमी थालीपीठ केलं ना मग ते खूपच आवडी नि ात सगळेच खातात म्हणजे त्याच्याबरोबर लोणचं चटणी असं आवडत किंवा मग टोमॅटोची चटणी असं दिलं क खूप आनंद होतो मुलांना मग हम् हा बरं तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला धन्यवाद
चालते चालत